हॅलो.
त व ठी हॅलो.
आणि काय मग.
हम्म काय नाही बघा तुमच्याकडं
कश्याचा. नाही तुम्ही सांग काय बनललास.
अ कुरुड्या आम्ही बनवले. कि तांदळाच्या चकल्या बनवल्या अ तांदूळ काय केलं ते भिजत घातलं म्हणजे आपण कस आंबोळीला त भिजू घालतोय ना तसं रोज फक्त एक टाइम त्याच सकाळी भजर सकाळी पाणी बदलाय च अ आठ दिवस ते भीजवल आणि आठव्या दिवशी मी बरोबर ते मीकसरला बारिक केल जसा आ पण हे बारीक करतोय ना अ डोश्याचं पीठ तसं बारीक केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते शिजवलं पाणी पापड अ पाण्यात मीठ पापडखार हे सगळं घालून वैरलं झुणक्याला कसं वैरचं तसं जरा आ जास्त पाणी ठेवून शिजवलं. आणि वापून अस बारीक अस त्याला कलर असं सोनेरी कलर म्हणजे सिलवहर कलर येत ना अस चमकाला पाहिजे ती पीठ ते अ वाफून घेतल्या अ आणि नंतर म त्या चकल्या पाडल्या. ते एक केलं आणि अ नंतर रव्याच्या कुरड्या केल्या. साधा रवा असते तोअ तोअ भिजवला किती दिवस चार ते पाच दिवस रवा
हा.
आणि रोसेज फक्त दोनटया त्याच दोन टाईम पाणी बदलाय लागतेअ रव्याचंं कारण ते वास मारतेअ जास्त आणि ते पाणी ब बदलून असं पाच दिवसअ भिजत घातला आ आणि पाचव्या दिवशी अ सकाळी जेवढाअ रवा हाय त्याच्या सव्वा पट पाणी ठेवायचं आणि ती वै धून घ्यायचंय. त्यात फक्तमीठ मीठ फक्त घालायचं कोणत अ जिरं पण घालायच जिरं घातल्यावर खरं ते सोडा असते ना सोड्यात ते अडकते.
हा हा.
त्यामुळे आम्ही काहीई जिरं घातलं नव्हतंअ आ आहे असंच केलं मग ते कुरड्या केल्याअ आणि आपलं हे हांडीपापड करतोय ना अ तांदळाचा. तेअ तांदूळ स्वच्छ धुवून वाळवलंअ वाळवलंअ म्हणजे फॅन खालीचं वाळवलं आणि ते मगं अ बारीक केलं. आणि झुणक्याचं पीठ कसं वैरते तसं पाणी दादाणच पाणी ठेवून केलंत त्यात जी़रं, तीळ अ जिरं, तीळ, ओवा, मीठ, पापडखार हे घालायचं. आणि पाण्याला ऊकळी आली किई ते पिठं वैरायचं त्यात.
ख थरथर
मग ते जरा असं सुती फडक पाण्यानंअ ओलं करायचं अन त्यावर झाकून ठेवायचं वाफवायला. आणि थोडं एकहो अर्धा तासभर ते वापरलं ना नंतर मग त्याच असं प्लॅस्टिकच्या कागदात घालायच अन ते मळायच. त तेल लावून. गोळ करून ते मशीन दाबायचं, मग मशीन तसेच दाबलं तरी पण चालते. नाही दाबलं तरी मगं थोडं दाबलं नां मगं ते लाट. त ईच वरण लाटणयान पापड आई असं कागद घेतांनी वरण. थोडं थोडं लाटाचंअ म्हणजे? पापड मो आज पातळ होतं ते केलंं, आणि... उडदाच पापड पणं केलो एक, दोन, किलोचं अ ते उडदाचे पापडा काय? तेए हॅलो ओओओओ
हॅलो हाअं
विकत नाहीई आणलं दाळ आणली होती उडदाची. पांढरी डाळ मग ते आणल्यावर सुती फडक्यानं हं त्यावर पावडर असत. त्यानं सुती फडक्यान ती स्वछ पुसून घेतली. आणि पुसल्यानंतर अअअ. दळाई घालताना एक किलो डाळीला एक आपला अ वाटी असते ना आमचीम आमटी खायची वाटी आपली तसल्या वाटीने एक वाट मुगाची डाळ आणि एक वाटी सोयाबीनची डाळ घातली आणि ती द ब मिो सश मिली पाणी ठेवायच म्हणजे अर्धा लिटर पाणी ठेवायच आप अर्धा ल त तांब्या असतोयस की दुधाचा ते मग ते पाणी ठेवायचं हम्म हा ते पाणी ठेवायचं आणि रामबंधूच म्हणजे एका किलोला एक मसाले पकेट वापरायचे असते ते प उकच नाही करायच पाणी आणि सोमनी पाण्यात तेवढ्याच पाण्यात एक किलो पीठ मळायचं पूर्ण घट अस ठेवायचं कागदात घालून ठेवायचं मऊहते म्हणजे त्यावर साहित्यन असं काही येत नाही
घेत नाही का ह ह
री स तरी चालत त्याला नाही अस तरी पण हात छोट गोळ घ्यायचं चपातीच्या खणकीला कसं गोळ घेतोय ना तस एक तीन चार गोळ्याच पीठ एकदम घेऊन असं ते वडून वडून असं लांब त्या अस पिरगडयचं त्याला मग ते असं पीठ असं सैल होतेय मऊ होते पीठ असं थोड्या वेळस मऊ झा क त्या गोळ काढायच आणि गोळ केल्यानंतर तेला छोट तेल लावून लागत
ह
आणि नंतर त्याला मग पीठ लावून ते मोठं करायचं आणि ते जर ती लाटणी मिळते बघ
मिळतात का
हा उडधाचे पापड म्हणजे ते डदाच पापड कसं चिका
त बाय म
खाच्या असतात ते कसं सरत नसते ना पुढं त्यामुळे ते खाच्याची ला.
हा हा. चपा नोको म्ह.
आणि थोडं असं सुकल्याकर आपल्याला वाटलं की एकावर एक ठेवायचं ते आणि आपला मेन कागद असत ना एक किलोचा त्यात एकावर एक असं भरून ठेवायचं म्हणजे ते प्लेन राहत मग ते दोन ते तीन दिवस तसच. ठेवून जेव्हा ऊन पडते तेव्हा उन्हाला लावलं तरी चालते मग उन्हाला काही पाच मिनिटं लावायचं एक इकडनं लावत जायचं आणि इकडनं लगेच गोळा करायचा.
अ कारण ती उन्हाला जास्त वेळ ठेवली ना ते पापड लाल होत्या.
हा. हा ते घरातल्या घरात वाळवलं जात ना.
होय होय घरात मग जर ते कसं कीड किंवा त्याला बुरशी यायला नको आणि नाहीत असं ते ज काय बर बुरशी साठी ते फक्त जरा उन्हाला लावाय लागत. तेवढच ते सावलीच.
हा हा म्हणजे दुसऱ्या दिवसा ह.
हा आणि मग तिकट सांडगी केलीय. मग ते पापड आहे ना असं आपण गॅसवर उभीवर भासतोय त्या तळलं ना ते छान लागते उरडच पापड
शक्यतो तळून असते चपाती स म्हे पोळी सोबत छान लागते हा. हा भाजण्यापेक्षा तळूनच आणि शबुठ शाबूचं थोडं केलं पळीपापड. अ म्हणजे शाबू आणून ठेवला होता त्याला बटाट नव्हता पणून केलं नाही त्याच्या आधी काहीत उपवास होता असंच आणि ते राहिलं होतं तेव्हा फक्त मग शिजवून असं होत. हो ते थोड आहे आणि का आमट सांड तुम तिकड. तिकड सांगत.
नाही आहे अ मम्मी केलेली तित्या हम्म आम्ही नाही कधी केलेलं मम्मी जित्या ते कसं करता याचा.
त्यासाठी ना मुगाची डाळ आणि मटकीची डाळ जास्त प्रमाणात घ्याला लागते शक्यतो मटकी. किती डाळ जास्त लागत. हा मटकीचे मग बाकी तूर डाळ मूगडाळ. आणि अ मटकेची डाळ मसूर डाळ जरा उडदाची डाळ जरा आणि हभराडाळ अस हे तयचं सगळ तनंतर लसूण आणि आपली पिकली मिरची असते ना.
हा हाला.
करायचं वाटण आणि ते मळताना तेत घालायचं. अ ते बारीक केलेलं लसूण पिकली मिरची कोणत? ते हळद पण घालतात त्यात हळद आम्ही काय हळद घालत नाही आम्ही भगवती घालतोय लाल. कलर येतोय त्याला आणि नंतर
ते आ आपण दा का आणि ते राव आणि आणि शिधू आणि हे आहेतच की आणि बाकी. नस का हेच केलं म्हणजे झालं बेडटला म्हणजे
हा बोला कि
हळदी दिवशी अे दना सांगितले काल अकराशे रुपये साडीली जाऊ एादसात
बोलातते हा बोला क मग ते एवढंच केल मग कसं कालवं राात कधी पण काय नसलं क ते सांड्याच करता येते ना अचानकपणे काय
नाही
हा हा तिकडन येतात त्यामुळं हो आमच्यात कसं जास्त माणसं आहे लागतय सारखं हा बोला कि हा बोला
हॅलो कोण सांगितलंय ते कुठे सांगितलंय ती बशरला ठा ते माहित आहे मला येत कोणी लया विचारलंच हव तुम्ही काय काय सनाल ते खरेदी कय आता कसला मेकअप लग्ना दिवशी करायचा काय आत्ता
ह
ठीक आहे दुसरं कस अस अठराशे अठराशेवाला किं िजेशल चार दिवसात आणि तेत न असा म्ह हे असं असतं हेच तुम्हाला सांगतोय असं असतंय म्हणता ते करायला लागत